हॅलो
हा ते होते र म्ह हॅलो हॅलो
तुम्ही बाकीच दे का माझे मला करायचं होत नाही कोण
थांब ना एवढा एक माझा संपून जाईल मग तर
ह मावशीने फोन केला आणखीला तेव्हा तिरण लाग सगयलागली. म्हणे आमच्या घरी सासजारा म्हणे माझ्या साससाऱ्यांना काय अज माहिती नाही म्हणे हा पण ज सकाळच ना साडे अका बारा वाजता गेला वाटतो तेे पोरगं येत एक दीड वाजता शाळेतून घरी आता एक दीड वाजता घरी येणार नाही तेव्हा ते समजेल त्यांना कावर आला नाही ग असं
आणि म्हणजे याला किती वाजता नेलं मग
सकाळच्या शाळा आहे ना
हा मसा काय हा
म आता सगळी अकरा अकराला सुट्ट वाटतात काय झालं काय माहिती पाहिजे काय माहिती नाही मला
माझं झाले
हम
मता ते बी चार्ज पेपर जमा करणार आहे क लगेच नि म गाडी भेटत करत हम् बडगावला
बडगावला
गडगाव जातो रिक्षा लावलेली होती दोन पोरांसाठी रिक्षावाल्यांनी सांगितलं मला काही परवडत नाही म्हणे दोन पोरांसाठी रिक्षा म्हणे. त्यांनी उत गावात एक मुलगा ह त्याच्यासोबत जातो त्या पोरनी आरळ्या मारून मारून काही तरी तो पळून गेला ना हा सापडून गेला
असस झाला दोघ पर न चल मणे.
मग त पोरगा आला त्यांनी सांगितलंच असेल ना घरी आईन की स्वामीला उचलला असं. तो पोरगाचा घरी आला असेल ना मग ते
त पर् गावात आल्यावररच्या ववररचे होईलच ना ते
नाही पण मग इच्या सासऱ्यांनी जायचं काम होतं ना भडगावला एकट्या पोरांना कस काय आहे आणि त्या पोराच्या पी कोण म एवढ्या एवढ्या पोरांना एकट्याच पाठवतण
कोणाच्या बेगाड्यावर बसून येतात कोणा असं आता गावगाड्याची ओळख राहते
अरे पण आता गावातलेच लोक चांगले राहिले नि ना म्हणा त्याच काय शेजारचे लोक चांगले याची गॅरंटी क ना आपल्याला आता
हा
म विश्वास कोणावरच ठेवू नये आताची कंडिशन े एकोण आवरच विश्वास ठेवायचाले
हम्
ह्मा तिच राणीवरच काय हे होईच ती राणी
काय ना एक एक एक संकट चालू रात एक संपत नाही दुसरं तयार - हा मला तक नि एवढं हे वाटलं म्हटलं काय लोक विचित्र होऊन गेले मी - आता पणंत पोरींच ऐकू येतच आता पोर बी -
चालू त्या ना ग ते मुलांना उचलून घेऊन जातात. पैशांसाठी करता नाही तर मग डायरेक्ट उचलून मग आ विकले पण जातात. पोरांना विकून मग त्यांचे बॉडी पार्टस विकले जातात. काही ना काही उद्योग चालू घेतात मग -मग लोकं काय मग नाही तर मग असं काही नाही करून भीक मागायला लावून देतात.
हा भीक मागायला लाऊन देतात मग - अं हा -हा सिद्धश्वचा -
आता ते अ -
सिद्धेश्वर मंदिरात सोलापूरला पुरणारंग सोपडून घेत - भीक मागायला लाऊन देतात.
मग ओळखून यायला पाहिजे मग -
इथ ना काय बिचार नाही जिवंत राहायचं अस -
खायला येते काय विचार करतात या खायला भेटतय ना म्हणून मग ते पण माग मागतात. मग अस होऊन जात -
तु विचारता पाम बरतय - याला विचारलं म्हणे नंबर सांग म्हणेच्या घरच्या लोकांचा म्हणे -
हम्म, !
मग त्याच्या बाप्पाचा नंबर पाठवताात त्याच्या बाप्पाचा नंबर दिला त्यानी - तझ बापाच्याण म्ह माझ बोलला - परी कुठून येत होती क्लासून येत होती का ग -
हा क्लासला चालली होती का क्लासला चालली होती. जाताना झालं त्या सोबत पंधरा एक दिवस झाले त्या गोष्टीला -
नाना ना सोडायला पाठवच आहे सोडून बी येजा - येकुंडन येत जा म्हण काही लांब नाही म्हण -
त्यांना कपडे घालायचं आणि त्याचा कंठाळा तर ते जायचं कंटाळा करतात. तिला नाही. तिला सांगितलंय मी गल्लीतले अजून एक दोन मुली आहेत ना -
हा
म्हटलं सोबत जायचं म्हटलं म्हणे जाण्याचा टाइम नाही राहत म्हणे आई म्हणे - कोणी केव्हा लवकर निघत कोणी कसं निघत म्हटलं फक्त एक लक्षात ठेवायचं. कोणी काही दिलं तर घ्यायचं नाही. आणि जास्तच हे करायला लागलं तर जो जरात आारळ्या मारायचं नाही तर सरण म्हटलं - चाऊून घ्यायचं हात पकडला तर चावून घ्यायचं ते करायचं म्हटलं बळजबरी- डायरेट चावून घ्यायंचा म्हटलं जोर जोरात आरळ्या मारयंच म्हटलं. आणि तो कसा हा म्हणजे रस्ता चालूच असतो ' वरदळ असते तर असं काही नाहीच आहे.
रस्त्या रहदारीच आहे का चांगला -
हा चांगला रहदारीचा रस्ता आहे ना - असं तला मी ते सांगितलंय डायरेक्ट या रोडाने जायचं आणि या रोडाने जा यायं म्हटलं.
हम्म
तो संध्याकाळी खाली खेळत होते आज माझ चित् लागत नाही तो कुठे बी फिरतो. त्याच्यावरच ल ते ठेवावं लागेल आता - त्यांना सांगावंच लागेल, आता की अजिबात त्याला नगरेच्या समोरून जाऊ देऊ नका असं. आता घरी फोन करून सांगून द्यावं लागेल, ज पण
हम्
तिच्या बाप्पांना आता घरी फोन करून सांगून द्यावं लागेल म्हटलं. नाही ग तो खाली जातो ना, त जाऊ देतात, घरात टी व्ही बघत बसतात तो कुठे बी फिरतो मग
त्याला घरातच ना दिलावत जा म्हणा
नाही मग खाली मूल खेळतात ना मग त्यांच्यासोबत मग तिथं बाकडा आहे ना, बसायला, बसायला जागा पण आहे. आता तर बाकडा ठेवून घेतलेला आहे. त्यांना तेच सांगा लागेल, तो जो नजरेसमोरून गेला की लगेच बघायला जात जा असं. बाजूच्या पोराला ते अजिबात म्हणजे ना, जोपर्यंत तो बाहेर खेळत राहील ना ती म्हातारी बाहेर हुबीच्या हुबीच्या राहील. हा एक तास खेळो, दोन तास खेळलो ते पोरग ती आजी नजरे अजिबात हलत नाही. इकड नाही, तिकडं नाही त्याच्यावरच लक्ष ठेवाल बिलकुल नाही हलत
आमची पुरण सोडून टाकणारी कोणी ना कोणी बरोबर लागतच त्यांना खाली जरी गेले ना तरी, एक जण चल खाली
हम्म, नाही आमच जातच नाही आमचे चालले जातात एकटे पण ज पण मग आतासून माझंच येऊन गेलंता मी आता त नाही, आता मी बिलकुल जाऊ देणार नाही. जाऊ दे तो न असं कुठे कुठे फिरतो हम्
चांगल्या दरा मिळून गेला
हम
आं
अ आज
काय
झाले का दहा मिनिट तर राणीला फोन लावते मी आता.
हम्
अ दहा मिनिटं बोला दहा मिनिटं बाकी दोन मिनटं बाकी आहे. दहा मिनिट
हम्म एका डबा काय आणला होता म्हटलं
चवळी आणली होती मी आज. भाजी कंटाळ आलं असल भा कंटाळा आला तो बाहेर खाऊन खाऊन
हम.
आता चमचमीत चमचमीत करून खाऊ वाटत. पण वेळ भेटत नाही काहीच करायला मला तर शेवगा बिलकुल जात नाही, मागे तीन चार आठवडे कंटिन्यू शेवगा खाल्ल्या.
काही आता पटोडीची आमट भजींची आमटी सवळ्या उसळ बरी लागतो.
आमच्या सवळ्याच होत्या.
ले होते आहे का?
हा ओल्या सोहळ्या होत्या.
हम् काय ब मत आमच्याकडे.
काय वीस रुपये पावसर भेटल्या त्या म..
अर्धा किलो आणले असते.
नाही पावसाळा चांगल्या होत्या. पण चांगल्या मोजल्या होत्या बारीक. अ ते मुगी चवळी राहात नाही ना तशी होती. एकदम बारीक. छान होती. भाजी बी छान लागली म हा दाणे भरपूर निघाले.
दणीसगांनी घालतात. बाजवी पुुरते मग.
हम्. आमच्या पुरत केली थोडीशी घट तशी त्यांना म्हटलं तुम्हाला पाह त्या म्ह आम्हाला पहात. म्हटलं मग करून घेत तो मला पाचलं. बाज पोळ्या भाकरी करून आली ती त्यांना भाकरी टाकली. आांमला पोळ्या करून घेतल्या. त्या
हम्म.
हम्म.
हा भाजी जशी लागली. तशी करून घ्यावं. म त्यांच्या दोघांचा अंदाज बरोबर माहिती. ना काही जास्त कमी होत नाही दोघांपुरती बरोबर करून घेत. आधी
हा दोघांपरती करून घेत.
हम.
हम् मायकावती नोड जाय मायक य.
हा मी अ मी आता बघते राणीला फोन लावून बघते. फूग लेल तर ठीक आहे हम्म. हा बघ त मी तिला फोन लावून नक्की सांगेल तर बरं आहे. सांग तिच्याशी बोलाव तरी मनात आपल्याला हे राहतं.
आता माहिती नाही असं सांग. काय चाललं काही नाही.